हा काय करायलाय?
तुम्ही?
हो जेवलच. झोपला की नाही अजून?
नाही अजून.
नाही बसल्या आता नि मात
हा हा काय चाललंय न.
काय नाही आता काय अजून तर पाऊस नाहीये गरमी गरम पण व्हाय लागले. हम्म. गरमी खूप वाढली ना.
हा हा.
हा.
सुट्टीला वगैरे घेलता की नाही.
हो सुट्टी झाली की मायरे गेलेले. सुट्टी होते यात्रा वगरे होती नाम
हा हा मेहमत असते का?
सय.
हा हा मगगस
नाही एक. एक दोन वर्षान होते. एक वर्ष गॅप ठेवून असते.
हा हा.
ते बरपैकी
हा हा म्हणजे म्हणजे
रमणास असते ते.
हा हा.
हा. मे मरगूबाई देवी. हे दोन अस हे, पुरुष आणि स्त्री म्हणजे देव आणि देवी असं हे मूर्ती बनवतात. हा, आणि मग, ते हा.. लाकडाचीच बनवावी लागते ते, वेगळं लाकूड असत. म्हणजे त्या देवाचं. म्हणजे त्या दं लाकडाचाच मान अस ते देवीला.
हा हा.
हा.
त्यापासून बनवत असते.
ते सुतारांनीच बनवायचं ते कारागीर. त्यांचाच मान असतो सुतारांचा, हा आणि त्यांनीच ते. ते पंच लोक आपले हे असतात. अ पाटील, म्हणजे जे गावात.
मेन आहे तेे,
पाच. पंच वगैरे असे असतात ते जे. जे ज्यांच्याकड मान असतोय. ना पण अ पंचांचाती. आणि हे सुतार असताना ते ते हेच्यासाठी देवी त्या हेच्यासाठी त्यांना हे केलेलं, असतंय त्यांचीच खरी देवी ही असते. तेे ते.
हा हा.
हा. त्यांनाचं मान असतो देवीला म्हणजे सगळ तिथलं करायचं ततेन सगळं, देवीची पूजा करायची हे अभिषेक टेप वगैरे ते सगळ त्यांच्याकडचं येतय ते पा म्हणजे इथ पण. त्यांनी वगैरे फक्त जायचं पण सगळं करायचं ते त्यांनीच करायच सुतार लोक लोकांनी हा मग ते देवी डोक्यावर वगैरे घ्यायची पण त्यांच्याकडेच असतय शाकाहारीच असतय देवीला ते तिकड म्हणजे जिथं देव अह देवी घेऊन जातात ना म्हणजे तिथं छोट स्पेशल अशी जागा आहे त्या देवीची असं गावातून पू पूर्ण गावातून मिरवणूक काढून मग तिथं नेतात हा आणि मग तिथ जेवण असतय लोकांना तर जेंट्सनी जायचं महिलांना तिथं जायला हे नाही परमिशन नाहीये देवाच्या तिथ. हा हा. जायच पण असं लांबूनच पण तिथलं काही घरी आणायचं नाही काय नाही तिथं कोणत्याही वस्तूला हात लावायच नाही. हा, तिथलं काहीच आणायचं नाही. ओटी म्हणजे इथ गावात भरायची. तिथं नाही मेन जागेला नाही इथं गावाकड छोट छोटस मंदिर आहे
हा हा.
हा मग तिथेच ते ओटी वगैरे भरून घेतात देवाला नैवेद्य वगैरे गावातल्या सगळ्यांचा
हा.
हा म ते कस सकाळपासून हे असतय असं काय आमचं ग्रामदैवत आहे ना जोतिबा हा पोळीचाच अस तो नैवेद्य मग ग्रामदेवतला घेऊन म्हणजे ते बकर असतय ना देवीच मानाच ते गावा खाली गावातून मंदिरात न्यायच आणि तिथून मग वाजत पूर्ण गावात न फिरवून म ते ह्याच्यावर च्या मंदिराजवळ न्यायचं त्याला.
न्यायचं
हा मानाच बकरा असत हा ते हे करतात तिथ त्याची पूजा म्हणजे प्रत्येक गावातल्या सगळ्यांनी पाणी घालायचं. लावायचं त्यांना हा पाया पडायचं. म ते वा वाजत गाजत म अस मिरवणूक हे करत न्हेतात त्याला मरगुबाईच्या मंदिराजवळ आणायचं. म तिथून मग परत दंडवत चालू होतात ना
होय ते असतय सग
हा बाराला दंडवत आणून का मग दंडबत झाल्यानंतरच मग नैवेद्य चालू होतय आणि मग ओटी भरायची ओटी वगैरे भरुन झाले सगळे गावक म्हणजे अआ माघारणींच्या ना मग हे करतात. हा मग देवीची हे करत्यात अ देवीला हे काय ते
नंतर मिरवणूक काढत्यात
हा मिरवणूक पूर्ण गाव हा गावातून मिरवणूक काढून मग जिथून जागाय ना जायला तिथं म्हणजे त्यांची वाट पण ठरलेलीच असत्या देवीची त्या वाटेनच जायचं इतर वाटेन जाऊन चालत नाही आल्या त्या वाटेनच जावं लागत. म्हणजे किती ते लहान असू दे काय. असू दे. पण त्या वाटेनच जायचं. जस्त तर रोड आहे पण त्या रोड न नाही जायच जी आधीपासून पूर्वी पासून आली ना परंपरा
त्या हा तिथूनच जात असतील ते
हम्म त्याच वाटेन जायच हा तेनी पहिला जे पूर्वीपासून पूर्वजांपासून जे म्हणजे हे ठरवलेल आहे, तेच हे करतात. हा त्यांच्या आधीपासूनच हे हाईत. म्हणजे आमचे, पंजा पंजोबांच्या तरी असेल.
हा तेच की नाही, काय असतय देवानच.
होय नाही. छान वाटत तेवढं, सगळ मग आहेत. येतात. ना मुंबईचे वगैरे सगळे मुंबई पुणे म्हणजे बाहेर जी लोक कामाला असतात. ते सगळे मुंबई गावाकडे येतात. मे मध्ये मग यात्रा वगैरे त्यामुळ सगळ
नाही. एकदाच यायला मिळतय ना आधी मधी येत नाहीत. कोण
मग घरी अस पाहुणे तेन सगळी सगळे येतात. त्यामुळे सगळ्यांच्या घरात आनंदच असतो. गाव पूर्ण सजवलेलं, लाईट वगैरे लावून,
तेवढंच घे नंतर आता
हे होय, होय मग आता काय, आपलं सगळं ते झाले कि, तेवढ सगळे जिकडे तिकडे आपल्या कामावर जातात. तेवढच होय पाहुणे वगैरे येतात. कार्यक्रम वगैरे पण असते. आदल्या दिवशी जागराला मग ते धनगरांचे हा, कार्यक्रम होते. सोंगी भजन होत.
हा हा
हम ते पण छान होत आदल्या दिवशी असते. आणि याच धनगरांचा ढोल असतात. ना बाळूमामाच ढोल वगैरे असतात बघा,
हा हा ते धनगर गीत वगैरे असत.
हा ते ढोल पण असतय, ते हेला
केला.
हा मिरवणूकला असते. आदल्या दिवशी जागराला पण ते वाजवतात. देवीच्या हित हम्म, छान असत. तेवढंच, एक दिवसभर पूर्ण गावाचं हे असते.
होय, यात्रा असली कस महिलांना काय बाहेर, जायलाच मिळत.
नाही भेटत पाहुणे आले हे करा ते करा, हम्म मग मिरवणुकीला तेवढं जातात. सगळे नैवेद्य वगैरे घेऊन गेले की, मिरवणूक करतच
होय त्यानी घरी आले किंवा पाहुणे आलेले असतात. ते मग जायलाच.
वाढायला वगैरे लागतेच, हा
काय महिलांना कुठं काय कार्यक्रम असला कि काय विश्रांती नसतेया.
निवांत काम करायचं कोण अस पण आहे बाई आता सगळे पाहुणे वगैरे येतात त्याचं करायला तर पाहिजे ना हम होय आपल्या गावचे असले आपल्याला थोच नाही पण दुसऱ्यांच्या गावची असेल तर आपल्याला बघाला भेट
बेगाला बेळते हो.
हा.
तेच की.
नाही परंपरा पण जपल्या पाहिजेत ना? हं नाही गावातल्या परंपरा पण जपल्या पाहिजे
जपल्या वेळ होय तेच ते पाहिजे अस वर्षातून एक दोन वर्षातून असं पाहिजे मग गावाकडची ओढ पण राहत्या माणस सांना
होय.
नाही तर मग काय नाही म्हणतात आणि मग कशाला जायचं होय सगळे भेटतात मित्र वगैरे मैत्रिणी होय म्हणजे गाव कस गजबजून जातय ना एक कि लोक असत नाही तर मग तेवढी थोडीच अस
म्हणजे कसं शांत असते. झाडे हे ते
हम म आंबे वेगरे असतील. फनस वैगरे,
हा आंबे तेन आहेत सगळे तिकडं आंबे फ फणस,
रानमेवा
होय सगळं असतंय. खाऊन आले की. सुट्टी झाली एन्जॉय झाली. सगळे होते ना आमचे पाहुणे वगरे बहिणी आल्या होत्या, हं त्यांची मुलं, आत्यांची मुलं त्यामुळ छान वाटलं सगळे नले खूप दिवस त्यान य एकत्र आलेलेत.
होय ते आंबा आलं की जरा बरं वाटतय ना?
हा यात्रा यात्रेमुळे सगळेच आलेलेत ह्या वेळेस सुट्ट
होय मग यात्रे यात्रेला कस देव दर्शन वेगरे असतं ना काय
होय. यात्रा हे होतेच यात्रेमध्ये कस एक चार दिवस जातातच सगळ्यांचं ते साफसफाई हे तेन करणे म यात्रा.
तर आणि साफसफाई
होय होतयच ते एवढे सगळे लोक आलेले असतात त्यामुळ सगळ्यांची व्यवस्था वगरे
व्यवस्था करायला लागत्या त्यानंत गेल्यानंतर आणि ते सगळं व्यवस्थित ठेवा घेतलेलं सगळं साहित्य वेगरे जिकड तिकड त्यात एक आठ दिवस जात त्यातच
जातय हा पण सगळ्यांसोबत कसं कुठं कित किती दिवस जातात ते समजत नाही
ते पण समजत नाही होय आताच म्हणजे असं हे झालंय आणि आताच सुट्टी संपलाय अस पण होतंय
होय पटकन दिवस निघून जातात, अजून थोडे दिवस राहायला पाहिज होते तस वाटते म हम्म छान झाली या वर्षी पण यात्रा वगैरे
हो तेवढंच की नाही तर नंतर मग कुठं असतंय एकदा मुलांच
आणि एक दोन वर्षान होईल, हा नाही ते एक दोन वर्षाच हेच आहे ते दोन वर्षाच्या फेरानच असते यात्रा
होय नाही तर मग वर्षाला ठेवली की अस ते खर्च पण होतय हे पण हे दोन वर्षांना बरं पडत हे सगळ्यासनी हा चालेल